हॅलो! हा... बोला ना? हॅलो! हा बोला ना?
हा.... बोला ना?
आवाज येते ना? आवाज येतो ना?
हॅलो!
हॅलो! हॅलो! आवाज येतय ना?
बस.
आ........ हॅलो! बरं आता येते? आता येते, का आवाज...
हॅलो!
हॅलो! हॅलो!
हो आए हॅलो हा बोला.
हॅलो! ह... झालका जेवन हॅलो!
रायपूर न?
येते का आता आवास? हॅलो! हा येत का? आवाज...
हा बोला ना?
हां हॅलो! हॅलो!
हा.. हा..
हा'. हॅलो! 'हॅलो.
या.
हा येतय, आवाज तुमचा येतेय ना? आवाज मला. हो येतय, येतय, आवाज येतय हा. हो काय करताय? हा चालू आहे. बेसन करत आहे, बेसन चालू आहे.
बस, हो का? आमचं तर कालच झालं. बेसन
हो का?
हो आता हे इकडे गेले, ना आज मुंबईला. नाही, आमच्या इकडे तर हे ता ा वरलेलं ते त्यांच हे 'लॅप' कपडा आलेला आहे. तिकडे नवीन आले ना?
अच्छा 'लॅपटॉप घेण्यासाठी' गेले का.
हा आता त्यांच हाव का जे टीम मेंबर्स त आहेत. त्यांना नवीन भेटले पूर्ण, आता यांच इकडे झालं होत? ना वर्क फ्रॉम होम. तर मग हे इथे होते. त्यांच मग आलेलं ते ते 'लॅपटॉप' तर ते म्हणे तुम्ही या म्हणे. आणि घेऊन जा म्हणे! त हे म्हणे मग मी जातो.... म्हणे आता. आज गेले तीन दिवसाच करून घेत. तो म्हने ऑफिस तिकडेच,
हा! हा!
मग, हो तस पण त्याचात डाटा ट्रान्सफर करायचंय आए म्हणे. 'लॅपटॉप' मधन पूर्ण ते देऊन आणि एक मिटिंग पण आहे म्हने, त्याजी त्यांची तर त मीटिंग पण करून येतो म्हणे हो होऊन जाते म्हणे मग मग. कस मग जायचं काम नाही परत आणि ते मावशी वगैरे पण येणार आहे.
हो बा कसं काय?
आता असंच आता आल्या नाही त्या. तिकडे तर त्यामध्ये मग म्ह येणार आहे बारा बारा तारीख येतील त्या म्हणजे बाराला बसतील तिकून ट्रेन मधून तेराला इथे सकाळी पोहोचतील मग राहतील
हो का आता इक ते तुम्ही इकड असाल ना मावशा आता ते नवऱ्याच तोड असं काहीतरीथे कुठे जा चाल मग कुठे चालल हो का
आमच्या इकडे आहे माझ्या घरी
हो का मी इकड जाई औरंगाबाद औरंगाबादला जाईल हो पण वाशिमला ल पुरत नाही ना ते दादाा या ना
हो तुम्हाला एका दिवसात एका दिवसात या्याय लागत ना मी आता राहणार आहे तिकडे वाशिमला
हो काय तुमच्या जवळ अे एक घंट्यात वाशव
हो ना हम्म ते पाहात न म्हणतात ना त मी जाईल एकोणवीस नाही तर वीस तारखेला जाईल.
नाही पण तेराला आहे ना अमावशा.
तेराला
हा तेराला आहे.
सोमवार ते अमावस्या.
ह देराला आहे
हे का ह्या महिन्यातली का तर मग काय नाही मग इकडेच थांबता य ते कुठे तथे होऊन गेली
ती तर कधी झाली
ती पहिली अमाशा असते
नाही ना आता जी येणारी आहे ना आका दिशी काही म्हणात हा ते मेन असते ते आ मना मे नाही
हो का ते नाही माहिती म मला त ल नसे
तला बोला लागल
ते काही मला एवढं माहित नाही आता तर तस जर असेल तर मंग मंग इकडे कुठे थांबावं लागेल एका दिवसासाठी महिमाता ये नता यांच्या इकडे कुठे
हा हा चालते तस हा एक एक दिवसासाठी नाही पुरक ज ला
हो ना जाणं जाणं येण न होते मग ते खूप
दलदली होती
ते मी आता हेच पाहत होते मी तर तेही नाही का त्यांनी यांच्यासाठी हे मुलगी बघितली म्हणे बंगल्यासाठी हो बघितली म्हणे एक अ तिथलीच आहे खामगावाची
हंग
अ ओळखीची ज आहे म्ह ते जे खामगावचे अध्यक्ष आहेत ज्यांनी जोडवलं होत पहिले त्यांच्याशी बोलल्या म्हणे त्या इकडे आता तुम्ही बघा म्हणे मुलग वगैरे आमच्या काही जास्त अपेक्षा नाहीत म्हणे आता. फक्त कस मुलगी अशी घर घर सांभाळून घेणारी पाहिजे म्हणे मुलगी बस, हो ठीक आहे म्ह. म्हजे जातचं नाही म्हणे, हो का म्हंटलं. मग त्यांना दाखवली म्हणे ही मुलगी, मालेगावची म्हणे मुलगी आपल्याच जातीची ये. तर त्यांच्या पण काही असं जास्त अपेक्षा वगैरे नाही.
म्हणजे सिल्वरर आहे का? म्हणजे मुलगी तिचं काही झालेलं नाही का?
बग ते ग असेल काही कुटले वगैरे असेल.
हम्म, हम्म, हम्म हम्.
ते एवढं डिटेल नाही सांगितलं त्यांनी, त्यांना म्हटलं मी मुलीचा फोटो पाठवा म्हटलं मला कशी येता. चांगली आहे म्हणे मुलगी दिसायला, पण चांगली आहे म्हणे अशी चांगलं वाटत आहे म्हणे, स्थळ, तर तिचे गुण जुळून बघ म्हणे तू. किती जुळतात तर. तर त्यांचे, त्यांचे किती? साडे एकूण. तीस जो साडे एकोणतीस जुळले त्यांचे गुण.
हो का?
हो म्हणजे तीसच तशे म्हंटले तर.
हम्म, हम्म चांगलंय हो का आमचे सत्ताईस जुळले होते
आमचे आम्ही आमचे साडे एकोणतीसच जुळले दोघांचे ते सारखे स्वभावाचे असतात मग जरा जरा
हम्म हम्म हम्म तुम्ही कशावर पाहिला होता?
याच्यावरती ऍस्ट्रॉलॉजी वर.
हम्म स्ऐट्रलॉजी का? मी ते स्ट्रोसेज पण पाहिजे. अम इकड पण पाहली.
हो दोन्ही, ते कसं आहे, ते ऍस्ट्रोलॉजी ते सांगतात ना. ना, की समोर काय होणार आहे, आपल्या टायमिंग वगैरे दिला तर.
हम्म हम्म, बरोबर आहे.
नाही मी बोलली होती एकदा, एस्ट्रॉलॉजी च्या ऍप वर. नवीन नंबर पहिली चॅटिंग फ्री राहते ना. पहिली चॅटिंग फ्री राहते, काय म्हणे मग?
मग काही नाही, पहिल्याी बोलली. बा पुढच्या वर्षी तुमचं लग्न होऊन जाईल म्हणे. आणि, मागच वर्ष तर असंच गेलं माय.
अहहह
हम्म, ते काय असते माहीतीय का? ते असे पॉइंट सांगत आपल्याला. कि आता तुम्हाला,, आता विचारायचंच आहे, आणि ति लगेच कॉल कट करतात,, मग पैसे बरा म्हणतात ते.
हो ना, नाही म्हणजे असं इंटरेस्टिंग सांगतात, असं म्हणतात की भरा पैसे, मग असं वाटत, जाउदे पाच रुपये भरले तरी
हां,, मग तसच केलं मी पाच रुपये भर, पाच रुपये भर केले दोनदा,, जाय म्हला. झाले, पैसे मागू राहिले.
अरे लय मांगतात ते पैसे. मी, मी फक्त जेवढे प्रश,, हो, बस, महाग होते, मग ते हळूहळू वाढत जाते ते पैसे, हम्म. मी विचारल होत त्यांना, आता हे लग्नाचे सीझन चालू होते सगळ्याचे. सगळ्यांचेच लग्न झाले,, मी म्हटलं विचारून पहावं, म्हणलं आता हे नवीन, नवीन चालू होतं, की एक मे त्यागी चॅटींग फ्री रातें,, तर मी तेच विचारायच म्हणलं माज लग्न होईल, कधी होईल? म त्यांनी हेच सांगितलं होत मला की कड्या
ऑगस्ट मध्ये होईल म्हणे तुमचं, ऑगस्ट पासून तुम्हाला येती म्हणे स्थळ पाहाला जीव म्हणजे
अच्छा.
नाही मला ज एवढ.
हो का?
आपल्याला पण
हं. ग
नंतर मी विन मॅरेज होईन ना कसा असेल मुलगा? ते म्हणे, नाही म्हणे तुमच लव्ह मॅरेज होणार आहे म्हणे.
मले सांगितलं त लव मॅरेज सांगलं होत मल त.
लव मॅरेज का म्हंटल हे? हो ना लव मॅरेज सांगितलं होत त्यांना. मी म्हटल काहीही. काही सांगता म्हंटलं. पण नंतर मग हे जुळलं. मी म्हंटलं, बाई हे तर वेगळंच आहे म्हटलं.
हं, मी काय म्हटलं? जे ऍस्ट्रो ॲस्ट्रॉलॉजी डाउनलोड करतात ना त्यांचं कसं राहते, तिथे मॅक्झिमम लव्ह मॅरेज होतात बघ. कि बा आपलं लग्न हो की नाही. म ती पोरगी आडते मग घरचे हो म्हणतील की नाही, याच्या मॅक्झिमम म ति काय लोकल वलच ते हे करतात डाऊनलोड. अन मंग अरेज वाल्यानच तेना माहित आपल्या घर जेव्हा पाहतील तेव्हाच आपलं होईल.
तेचत अरेंज मॅरेज वाल्याला टेन्शनच न असते काही ते तुम्ही जे पाहिलात. त्याच्यासोबत मी करतो बा.
हं.
अं, ते, हो. तसच पाहिजे मला तर हेच पटते.
खरंच आपले जे पाहून देतात, ते मस्त
हा बेसन.
करतो मग बेसन.
बेसन का? ते आज मी पिवळ बेसन केल.
पिवळ? म्हणजे कसं? असं हे करता वरून बे तून टाकता की, डायरेक्ट फोडनी मध्ये टाकता?
अर काय करतस बा मी, त्याच्यामध्ये मी काय केलं माहिती आहे का? पहिले तेल टाकलं, जिर मोहरी टाकलं, अ ज मिरची टाकली, नंतर कांदा टाकला. त्याला फ्राय होऊ दिलं, मग त्याच्यामध्ये टाकली हळद. मग थोडस पाण टाक त्यात थोडस आणि थोडं पाणी थोडं शिजल थडस कांदे बिंदे जरा मग हळू हळू हळू थोडं थोडं थोडं करूत बेसन वाढायचं आणि पाणी वाढायचं सारखंच. मग काही घाटा नाही पडत काही नाही काही नाही काही नाही मग
हो ना ते अशा. हो ना तसं आम्ही पण तसच बनवत. ते कोण कोण अस अ हे बणवतात बेसन.
ते आहे ना का भईवे अं, उजवा हाताले लई भारी बणवते बेसन सगळ्यात बेस्ट.
बाप रे! मस्त बनवलं होत त्यांना घरी. असं हो ना खाल्लेलं आहे त्यांच्या हातचा बेस सन. बापरे! खूपच मस्त बनवतात, म्हजे असच ती चव अशी जिभीवर राहते त्यांच्या बेसनाची. ते बेसन करण्याची प प्रत्येकाची पद्धत वेगगळे असते काही म्हणा. ज्याची त्याची टेक्निक वेगळी आहे भाज्या बनवण्याची. आणि ती त्यालाच जमते. आपण तशी बनवायला गेल ना बन ते चांगली, पण ती तशीवाली टेस्ट नाही येत. हां, नही. आता कोणा प्रत्येकाच्या हाताची चव अस
हं, एकदा तुझं एकदा नही का वाश बनवनतो, एवढं आवडलं डबल बनय
अरे तुमच्या लग्नाच्या टाइमलाचत बनवलं त्यांना बेसन. मग आपण, अरे आपण तुम्ही जेवल्या होत्या, आपण जेवलो नव्हत का. शेवटच बेसन ना आपल्या त तुमची मेहंदी लागली होती, मेहंदीच्या दिवशी त्या दिवशी बेसन बनवला होता ना. ते काही पुरलं नाही. मग नंतर उजे मावशीनच तर बनवलं बेसन.
हा बरोबर आहेना
मग आपलं तर होऊन गेल होत ना रे आपल्याला ते शेवटच भेटलं होतं बेस. त्या बाईने बनवलेलं नंतर मग सगळ्यांना उजी मा हातचं खाल्लं म्ह बेस. बापर रे आपण उशिरा जेवलो असत तर परलं असतं त्या बसन खूप मस्त बनवता.
आता एकदा मी वाशिम ला आली ना मग कारण एकदा विजिट झाली. उजवात त्याला बोलून घ्या जा हम्म. हो ना मस्त जरासं एन्जॉय. हो बाबा हम्म हम्म त्यांची इच्छा आहे कि ते आपलं गुरु मंदिर आपलं हे नाही का पाहायचं.
हा दितला प्रसाद खूप मस्त आहे गुरु मंदिर मधला.
पण जेवलो नाय का फर्स्ट
हो मी पहिल्यांदा आली होती काय गर्दी होती बा. जसं काही ते भंडारा आहे कोणता.
हं. ही प पहिल्यांदा आणली असेल तेव्हा नव्हती एवढी गर्दी.
ते कस ती हे नाही तिथे वेगळी म्हणजे व्यवस्थित लाईनिंग अ शेगावला कसं व्यवस्थित जात लोकां. लाईन मध्ये जास्त गर्दी करायचं काम आहे.